हा लागला लाग
हम्म अपडेट केल ओ मी त्याला. ‌
हाव का? मी लावून पाहिला होता इकडून लागत नव्हता
हम्म म अपडेट केलता? लागला नाही तर मग लागत नाही.
नाही.
पहिला चार पाच वेळेस कॉल केला मी तर ते असं दाखवत होत तोपर्यंत तुमचा कॉलअ समोरचा व्यती उपलब्धच नाही अस दाखवत डायरेक्ट.
ना मी त्याच्यावरच बसले कार्या वरून येऊन शान
हा हो का.
हम्म.
पोर
ह.
पोरांनी तुम्ही एका शाळेत जण वाटता दोनी
नाही नाही मोठ्याला काढलं ना आम्ही मोठ्या मोठ्या लकडं टाकलं झेडपी शाळेत
हव का किती वेला येतो आता
आठवीलाय ना
हा बरं आहे दोन तीन वर्ष इकड असले बर
अ ते शाळेत काही शिकवत नव्हत शिकवतच नुसते नुसते पैसे लुटायचे त्यांनी लावले जाईना आह
नुसता पैसा भर नाही खरंच शिकवतच नाही तिड
अजिबात शिकवत नव्हती तीन वर्ष टाकून पाहिली आम्ही काहीच नाही शिकवल त्यान पुस्त क देत नव्हती शेवट पर्यंत घेतलं काढून या वर्ष तेटीशी देऊनी रायला आज हो
हम
ती शिनी दिली अजून
तिशीच अवघडाची बही म बी म्हणला दोन चार दिवस इकडं राहिलं पण ते जाऊदयानी म्हणललं तरद म माात काही
हा मून तिंद दुसऱ्या शाळेत टाकलं होत का ज म्हणून देणार नाही म करलो का पब सई पब्लिकला
हे सगळ्यांनी एकच धंदा मांडला ते ना ते पैसे द्यायचं नुसतं सगळेच सारखेच झाले ते शाळे वले आता
ना सगळ्यां तेच वयरता प्रॉब्लेम फवट इतोरल्या ना हम्म
ह
लग तुमच्या घरभर नाही काय
आमची गा अजून नक्की नाहीये
हात
हम्म आज काम राहिल ना बाकी
बाकीे राहिला काय काम राहिला ते झालं तस सगळं
लाईट फिटिंग राहिली ना फॅन लाईट फिटिंगना सेश कड्ड रायला अजून हा
दुरून चांगलं दिसराल म्हणलं आता हम्
काम राहिल ना अजून
हा अ आता म काय सांग चाल
खय नाही आतास लावाची दुसरं काही कमी नाही आता
त्या दिवशी तुम्ही कशाच कर्ज असेल म्हणता ते तुम काय ओपन ते करतोच फॉर्म भरला
ते याच ना नव्वद हजाराचे
पुढचे आता हा पहिल्यांदा साठ साठ हजार गेल तुम्ही आता
हा त्याच्या हातांनाव दात मला घरी एखाद्या लाग भेटतील ते नव्वदच टाकली का नाही म
हम्म
तुमच्या गटाची घेऊ रा आहे का
आमच्या गटाचे नाही नाही आमच्या गटाचे कोणीणी गाणारे
नाही का
ह् नाहीय आमच्या गटामध्ये घ्याण्यासारखं कोुणीच नाही ना हा आमच्या गटामध्ये घेण्यासारखं कोणीच नाही ना
केलं ग्यायला लगे एक जणीनच घेऊ म्हणलं तर ते कुढं सरला बाई कोरोवली
हम्म ते रामर बहत आ थँक यू त ते कचो काढाच म्हणी
हो का
हम्म
हे ना ये चित्राबाईन सरलाबाई सारख्याचे त्या पैसे पैसे नुसतं पैसे पैसेच करत्या
हा मग तेच क ते पैसेत ते अ सायमिक केलस न संगला ति तिड होतेे म काय तुमच्याता दोन दोनार वाटून घेते काण मोकळ्या होत
हा मलाज मग ती एका एकाच काम होतं ना एका पैसे घेतले एकाी
एक जणचच काम होत ना मग यासाठी घेतली की
मी तेच सांगितलं तुम्हाला घ्यायचे होते
हा हा थोडे थोडे काय दोन दोन चार चार हजार रुपये दोन दोन चार चार हजारात काय काम कर शक
काय काम होतं ते सहा सहा हजार रुपये आले ते ते साठ हजारातून तर काय काम टकळ काम झालं त्याच्यातून
मग तएसना
ह
तुम्ही तेेतच नाही कराल बस तुम्ही एक जणीलाच गेता त्याच्यामुळे गोळून जात देऊ सगळ्यातडडोड घेत दोन दोन तीन तीन हजारात एक पसरी बी येत नाही मग
यक् तेच घेणारे म्हणून सनी
तुम् सगळ्यांनाच विचार करात आणिवी म्हण पणवी्
ते का ते ते बुचकले गणी विचार करूच त्या ना मी ते म्हण अर्धे अर्धे वाटून घ्या म्हण
त्याच्यात काहीच होत नाही ना मग अर्ध्या आमच्या गटात कोणीच नाही बा घेणारे जर देत असलेत घेऊन घ्या
तुमरे आमचे येत मग आम्हाला मला ते
हम्म
आम्हाला द्या मग आमचे जर वाटले कधी तर
का बाई सगळ्याला म्हणून घेऊन घ्यायचे गोंद काका अजनला म्हणून घेऊन घ्यायचे
हो मग आमच जर हा तेवढा आहे तुमचा नवीन गट वल आता का
नवीन नाही आमच काण दोन वर्ष झाले ना आता एक दीड दोन वर्ष झाले
होा का
त्याचे पैसे जमा होईल वाटून घ्यायचे वाटून घ्यायचे
हमं
काय नाहीत काय करतेय काही नाही
मठाचे काल राव त्या्याचे तसेच
बे तेच म्हणणे वाटून घ्यायचे
कटकर अंडा बनव आता
् बरोबर साधण लं